कुठे नाहीे इतच हे ना.
ली गावाला वाटत ना? हा. कुठे गेली आम्हाला दिसलीबाई बस स्टँडला तूजी आई.
अच्छा अच्छा गेली ती चाळीस त गावला गेली तिचं काहीतरी काम होत त गेली ती.
हा का? बया माझ्याकडे बोलवल होत काय आलं नाही तुझी आई.
नाव तीच्याकडून काम नई होत आता, नाई त पहिले करायची ती सगळीकडे जायची. आता तिला कुठतरी चाळीस गावला कुठ तरी काम भेटलं ना तिकड जाते ती आता नई कुठं जात कोणाच्या घरी जाऊन कामाने करायला करते आता जास्त
हा का.
लोक करून घेेता आणि बोलतात परत तिथलंच.
अगं इकड आमच्या ना शेताकडे थोडसं काम होतं ते थोडसं नागायचं, खुरपायच. म्हणून तिला बोलवलं होत म्हनल बोलावल बाईला आणि थोडस करून घ्याव म्हटलं ते आम्हाला थोडस झाडे लावायचीये. भाजीपाला लावायचं म्हणून तुला बोलवलं होत त ती आलीच नाही.
आता मक्का चालू होईल ना लावायचा?
ती स्टेशनकडे गेली दिसली बाई म्हटल ही बाई गेली वाटत म्हटलं गावाला. हन.
ते जवळ जवळचं ये बस स्टँड आणि ते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल. ती ब इथं गेली रेल्वे स्टेशनला नाही ती चाळीस गावला गेली बस सटँड जवळ असेल उभी ती ते तिची सकाळी एक गाडी निघून गेली होती म ती बोली बस असेल तर बस नाही जाईल आणि नाही तर मगजे असेल त्याच्यानी जाईल पण म्हणे कायमत कशाने केले म्ह
हता बाई भाजीपाला लावायचं होतं थोडस ते ना हो हे जमीन थोडीशी हे करून घ्यायची थोडीशी खुरपून घ्यायची म्हणून तिला बोलवून
अच्छा अच्छा सांगत तस मी करायचं बोलली ती तर काय पैसे बैसे किती देणार काही
ते आता आल्यावर बघूता ते माणसं ठरवतील लांबची की नाही का मला पहि विचरणे
हा तुमच्याकडे त्या टोपल्यावाल्या बायका येतात का त्या साडीवर ते टोपल्यात येतात
हा मंग घेत दताना येताना बाई त्या पाच साड्या मागता आणि मग ते पैसे टोपलेलेेत बाई ते एवढं नव्या नव्या चढ दवतन तरी पटन बाया ना
ते द्राक्षाची बाग चालू होती
हा ते द्राक्षपतच्या बागाला लागत त्या बागा त लोक घेता वाटत किलोनी आणि आपल्याकडनं ते एवढस देत प्लस्टिकचं टोपलं आणि पाच साड्या घेतता आणि ते म्हणत आयराच्या द्या बाई आयराच्या द्या बाई करून द्यावा बाई आहेर साड्या इथे आपल्याला दुघडे नाही राहत आणि त्यांना कडून वयच्या साड्या
ते तरय ते ऐकते बी तर नाही ना घेतल्याशिवाय
हऐ पत्रत नाही ती एक बाई तशी भाई विचारला नको एटीएमच्या कडं घेतती तेव्हा राहते ती नाही ना काढ काढा मावशी दोन वेस तर तिने काढायला लावले आणि घेतती पण मग काढायला लावती नंतर तुझं काय डोकं पिरलं त ठेवून दे त चालली जाती नाही म्हणती अजून काढ अजून काढ म्हणते तिला काय कपाट रकम करून देऊन दव काा आम्हाला कि ते साड्या नाही राहत आम्ही जे तिकडून तिकडून आलेलंाले गेलेल घालतो आणि इ लकडून दवा बाज झाड्या चांगल चांगले गावाकडच्या लोकांना कोण एवढे कपडे घेतो बाहेर बाहेर
पण मग आता तुम्हाला साड्या आल्या असेल ना तुमच्या इथे लग्न झालं
ते काय नुसते हलके गोडे राहत होते चव्हाचे ना डवाचे
मला वाटलं की का
नाही नाही नत कश तरी साड्या राहत भाई बोळी राहता भाई एक बी साडी चवायची नाही आली
अच्छा उ मलाच द्यायच होत म्हणून तुम्ही तुम्हाला बोलली आली का तुमच्या इथे मला सांगा म्हणून
तुमच्या चांगल्या साड्या राहताना ना
हा ते काय आता बायका देतात त्या म्हर मावशी शी वापरा मावशी वापरा पण आपण काय कोणाच घालत नाही त्यांना काय सांगावं नाही बोललं तर राग येतो त्यांना तरनाट लई माजल आजल असे म्हणतात त्यापेक्षा हा द्राक्ष बाघेवाला घेऊन जात मग काय
ते किलोणी विकतात म्हणे तिकडं त्या गावाला दुसऱ्या गावाला
जाऊ आता आपल्याला घालायचीच नाही तर काही करूती माझ्या घरात एवढा पसार होत तुम्हाला कमी करायच पडले नाही एक तर माझं घर छोट एवढा पसारा करून काय करून
बघू आलं तर सांगाल मग मी तुम्हाला काही नाही म्हण काय म्हणत म
यण तुम्ही?
काय ना ते आता आमचे इथले माज्या काका -काकू- ते आता तिकड नाशिकला राहायला चालले ते हाश. सगलयतयतरायला
तिकड त्यांच्या गावाकड.
त्यांच गावाकडचं सगळे लोक निघून गेले ते गाव सोडून नाही का मग ते गाव सोडून निघून गेल्यावर आता काय माहिती बा घेता का भाड्याचं घरी घेता का काय काय माहिती तिकडं चाललंय राहायला.
म्हणजे ते गाव ते सोडणारच आहे का त्यांचं सगळं विकून इकडे
सध्या आणि मग नंतर भारडचं घर घेणार आणि मग नंतर मग चांगलं चिथं बसताना बसल का मग ते बिकून टाकणार आणि इकडे येणार. स चालते ते ते कामधंदा तिथंच बघतील ना तिथं ग. काम चाल खेडगावात किती काम चालतं. शहरापेक्षा खेडागावात जास्त काम चालत.
इकडच हे राहात येईल कामावर येेत येईल का दुसरीेकडे कुठं कुठ दुसऱ्या नाही नाही नाही कामाला तो माणूस कुठे?
कामाला माणूस तो माणूस तिथच राहील ना तिथं. टपरे बिपरे टाकल तिथं भाड्यानी घेईल थोडे दिवस आणि मग तिथं खोलेल मग चांगलं चाललं का मग तिथंचता इथून रा ते दुकान बिकन टाकायचंय तिथ.
नवी शहराचा यड लागला वाट.
हा मग विष्यार तलदीे
सगळे भाऊ जवळ जवळ बहिणींनी बोलावलं असेल तू काय करत तिकडे इकडे येऊन जाय.
हम्म नाही बहीण कशाल दि बोल होती त्यांची
ती काय ना ती मोठी
नाही नाही तिन बोलवलं हे चाललंय. पोरगा संगत गुन बिघडून गेली पोराची तिथं. दाख नराहिला. तो काम धंद्यायला लावल त्याच ते मोबाईल बबाईल सिम बम सगळ बंद करून देणार आणि इिकड कामधंद्याला लावल तिकडे जायच प्रश्नच नाही ठेवणार त्याला
असं म्हणता ऐकणार आहे का त त्यां
नाही ते ते बी येणार आहे ना मग तिथं काही राहणार तू एकटा काय करेल तिथ. येऊन गावाकड तो बी शहराकडच राहील ना भाई.
कंपनीत जात होता तेव्हा लांब
कंपनीतच लावायचंय बाई त्याला काय करता. लैताण देतो तो डोक्याला घरात राहिला म्हणजे लताण देतो. लई डोक्याला टेन्शन आहे आमचा काय विचार नाही नाही इकड कोणी मित्र मंडळ येतणार अना तर काय उद्योग करणार आहे. कामाशी काम राहील सकाळी लव कोोट तर उठल घरी बारा बारा वाजता उठत होतो कलेक्टर हम्म त्यान घरी बारा बारा वाज तो उठतो आता इथे बरबर व्यवस्थित उठवल जाईल.
मग बहिणीकडे पाठवून द्यायच ना तिथं कपड्याच्या दुकानात बिकानात कुठं? लागून गेला अस असता.
हा बहीण काय ठेवणार आहे काही एक दोस बी नाही ठेवत त बहीण चला एक दिवस बिन ठेवती बायका कोणी शहराच्या बायका काय ठेवायला लागला का?
बहिणी ना
मगअसू द्याना बहीण जरी राहिलं तर काही नाही कोणी ठेवतो कोणी कोणाचं नसतं. सखे भाऊ न होती तर बहीण तर लांबचीच गोष्ट आहे अशी गत झालीली आता. काय करता बोला मग तिकड ना तो तिकड लावतो. कोणत्या? त्या तिकड नाही का होते कोणतं गाव आहे.
ते ना कपड्याच्या दुकानात बनवत होती तिकड तिकडचे. त्याची बहिन दिली तिथं मोठ्या मोठ्या फॅक्टरी ना
तो एवढया लांब एवढं शहरामध्ये खर्च तर परवडला पाहिजेल. सगळं मागे बाई तिथे मोठे मोठे कं कंपन्यात इकडेऊ राहिलाआपल्या साईडला येतो आपल्या साईडला चालल ते
काही नाही आता तुमचा फोन आला बोलत बसते तुमच्याशी.
हा तेचच म्हलं बोलून द्या त्यांना ते आम्हाला थोडशी भाजीपाला लावायचं आहे. घरापुरता का वहिनी आहे ना थोडस पाऊस झाला घरापुरता लावून देऊ.
चालत नाही का बाजारात?
बाजारात असतय आपण मग आता पाऊस पाणी झालेले मग आपलं आपलं एवढी जमीन आहे तर मग लावा थोडस भाजीपाला म्हटलं असं.
येत तेवढ नाही ये घरच्यापुुरत खायला काही पाहुणे राहणे आले देवा मंग वानोळा याला त्याला थोडं.
तुम्हाला मागच्याच आम्ही शेंगा मागितल्या का आम्हाला शेंगाच दिल्या नाही बाई
घेऊन जा मी टोपला भर काढून ठेवले आता तुम्ही आलेच नाही शेवटी वाळून टाकले मग मी.
तुम्ही मी गावाकडे गेली होती थोडीशी जमिनी विकायची होती. ते वाटे हिशे झाले मग त्यालाच मागे लागले आम्हाला जमिनीतला हिस्सा द्या मग देऊन टाकला ना बाई तर त्याच्या हा माझं नाव लावलेलं होतं ना मग त्याच म्हणणं की तू तुला काय करायचं तुझ एवढं सगळं हे ते नका काही माझ्याकडे असं ना त्याला पाहिजेल होत ते मग काय आता म्हणे आईला घेऊन जाईल आईला घेऊन जाईल तू दे मी करतो करतो काही नाही पैसा घेऊन गेला आईलाही माझ्याकडे ठेवून दिलं ती बी काय कमवती आणि मी बी काय कमवते तस कस तरी आम्ही घर चालवतो.
मग तुम्ही ते द्यालाच नव्हतं पहिल त्यांना तस दवा द्यायला पहिल होत तुमच्या वाटेचं.
कोर्ट कचऱ्या करण्यापेक्षा जाऊ दिल किती दिवस पुरणार आहे दुसऱ्याच त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या.
हम् नाहीव नव्हतं द्याल पाहिजे तुमचं बी शेवट आहे ना आता कोणी नाही त मग तर राहू द्यायला पहिला होतो.
तो हालायला तयार नाही ना तमाशा करायचा ना गल्लीतले लोक नाव खराब होऊन जायचं त्याच्यामुळे मग देऊन टाकले जाऊदे मरू दे इथून तर निघाल तो मला काही नसल तरी चालेल पण.
हा हा का हा बरोबर आहे.
हम्म लोक तोंडाकडे पाहता चांगलं वाटयच काही नाही.
ह का बाई लईज विचित्र आहे बाई
हा जो तो एकदाच मग काढून नाही तर काय कर
हा म काय? कुठं डोकं लावणारे त्यांच्याशी मी कुठं काय व हे झालं
हम, बाकी तुमचं काय चालू? चला ठेवू का मी? करते तुम्हाला थोड्या वेळात.